हॅलो!
हॅलो!
जेवलीस.
जेवलो की, तू
जेवलो की.
हां हां
काय करल्यास.
काय नाही मग आता कामावरन तेन आलोय जेवलो आम्ही पण झोपलोय.
कामावर न
दिदी.
हा हा आता एवढा का वेळ
आता सगळ आवरलं
हा हा आज काय उपवास.
होय आज उपवास.
काय केलतीस आज? आ.. होय धरलेलो की,
मी सकाळी शाबू केलतो, आत्ता वरीचा भात केलतो. केळीच चिप्स. शाबू चिवडा, शेंगदाणे, लाडू कशाच तर राजगिराच.
होय.
हम्म
कधी काय काय खाला सगळं.
इल भर काय सुट्टी नाही.
हम्म हम्म
तू काय खालीस. तुम्ही काय खल्लासा. म्हणाले
तबू म तिले भाात
हम्म हम्म
मग आणि काय?
काही नाही आहे बरं आहे तुझं.
हम्म हम्म हाय बरं हाय
हम्म हम्म मग आम्हाला काही फोन नाहीन गेलीस का नाही.
नाही ग.
तो पण केला नाही.
होय. तुला केलता.
काय नाही करायला बाई सध्या.
हा हा मामी केलेलो सोड ते ऍपचं काय करू म्हणून,
ह ह मामीला घेचील का नाही ऍपमध्ये.
राह दे म्हनलं आता कशाला.
हा हा
नेक्स्ट टाइम बघतो की
चालते चालते काय मग
हम हम
पाऊस हाय काय तिकडं?
पाऊस आज न्हाई गं, तिकडं?
इकड लय पडालाय बाई
होय.
हम्म हम्म कामावर तर सकाळी भिजत गेलेलो तर रेनकोट नाही तर छत्री घेणार हाय बाई
हम
होय.
पाऊस संपत आला तु असंच म्हणाल्यास
हित लई पाऊस पडालाय आणि काय करायचं.
होय. तू ते सानिका कोरवीचं सांगालतीस बघ
हम
ते र्वक फ्रॉम होम तेन काय नाही आहे
हम
ती पण ऑन आय टी कंपनीतच हाय तीथ पाऊस तेन जरास असल्यामुळं तिला इकडं आणल्यात म्हणजे सगळ्या स्टापलाच वर्क फ्रॉम होम दिल्यात म्हण
हा हा. त्यांची मम्मी सांगालती आमची पूरगी इकड आल्या म्हणून मला वाटलं ते घरात काम हाय काय की
नाही आणि पाऊसतेन कमी झाल्यावर आणि जायचं म्हणं आता
होय?
अ म.
हम्म हम. आणि तेंची मम्मी सगळ्यांना तस सांगाल्या की आमच्या पुरगीला घरातनं काम लागले घरातलं
आ हा काय माहीत मि याल पण म नंतर नंतर तसं होत होत जाईल
हा हा ममीचा फोन आलता काय नाही?
ममीचा आलेला मगाशी
हा हा, तिला कशाला डायरेक्ट ते लगेच रेल्वेचं कशाला विचारलीस शांनी नाही सोड
मला वाटलं गावाला सांगितली असलं.
ती काय तुमच्यावाणी खुळी हायीत होय, गावाला सांगायला. नको ते गोष्ट तेवढच सांगत्यात नाही ते पाहिजे ती गोट सांगत नाहीत तेन्ही
आणि कराय तर पाहिजे सांगायला
हम्म.
अ हे ह म्हणली मी कूणाला सांगाय नाई तुला कस कळालं?
हा हा.
आता वकली असल दहा जंणासनी
हम
येणार आहे म्हणा पँट, पँ
मम्मीनं इच्या म सांगितलेलं तिला काय सांगायचं नाही, आणि तिनं सांगितलेलं मम्मीला काय सांगायचं नाही असं करायचं.
बरं बर.
शानं नाईसा बाई तुम्ही पोरी.
तुम्हीं पोरी शानं हाईसा.
काय नवचं. आई पप्पा तेन झोपलं काय?
हा झोपल्यात.
मम्मी काय कराल्या काय? अजून भांडी-बिंडी घासाल्या काय?
व्हयं भांडी घासून, बसल्या बोलत.
हुं.... नाहीतर ती सगळं काम तू बस की, फोन घेऊन ती एकटी सगळं काम करून मरू दे.
हं..... काय झालं बाहेर कोण गेलं.?
बाहेर कोण गेलं नाही.
वरडतेला आवाज यालाय गं.
हां- तिकडं आज गर्दी हाय काय, विठ्ठलाचं मंदिर आहे? हं
काय म्हणलीस?
इकडं आज विठ्ठलाच्या मंदिरची पूजा होती, मग तिकडं होती काय म्हटलं.
हं हुती की.
नाष्ट्याचं हुतं काय.
तुमच्याच गावात तेवढं असतय व्हय, आमच्या गावात नसतयं व्हय.
व्हयं आमच्याकडं छान- छान नाष्टा तेन आलता.
काय- काय आलेला?
हं सगळं पदार्थ हुतं.
होय.
तुम्हीं काय घरात नुसतं शाबू आणि हे खाईत बसणारा.
वरी.
वरी.
केलतीस व्हयं मग आज.
व्हंय.
हं, हूं..
काय
आणि काय मग.
काही नाही बाई आमच्याकडं आता काय सगळं तुमच्याकडं.
वायाम कराल्यास का नई.
वायाम मम्मीला सांग, मी कशाला करू.
तू पण करायचं गं.
आम्हीं असं ही काय करून दमताव, ते व्यायाम आणि कुठं कराय वेळ मिळतोय.
हा, हा. ते पण आहे सोड काम करतीस दिवसभर, आम्हीं काय इथं बस सूनच आसताव.
मग हिकडनं- तिकडं फिराय लागतंय, साहेब लोकं येत्यात, सर येत्यात.
तुझं बरं खरं हे नको.
व्हयं काय करतीस आता कळालं की, मम्मी भांडी घासत बसत्या आणि तू आत बसतीस.
आजचं झालं गं. रोजचं दिसत नाई काय?
कधी नाही कधी. आजचं हे डोळ्यासमोर एवढं दिस कालचं, गेला की दिवस.
होय, जातोय.
अगं बाई!
वायम, काय करत नाही संध्याकाळचं जास्त ईळबर कंबर मोडती आमची
का?
पण मम्मीच करत जाऊ तिकडें व्यायाम-बियाम काय करायचं ते.
अ, मी काय नायले शांत बसल्याल दुकाय चलू वायचं वायाम करून.
कॅल्शियमचं खायाचं.
आणून दे, खातो.
आज बोललो असतो पर उगंच पाप लागायचं मला. आ ती
खरं ते बोललो गं, म्हणून हसलीस.
दिंडी येणारय अजून आमच्या इकडं. अ तुमच्या इकडं काय
क
दिंडी, दिंडी.
आं?
तुमची दिंडी कुठे मळ्यावर निघालं, ते आली नाही काय अजून घराकडे?
नाही गं, तुमच्याइकडं?
आमच्याइकडं काय निसता मोठा सोळा असतोय. असं दिंडीबिंडी काय करत नाही.
हं, कुणाचं बोलाय शिकलीस की हे?
पुण्यातली भाषा आहे आमची. मैतरनी मधे झोपल्यात. उठवू का त्यास्नी? दंगा-रंगा घालत्यात. हम्म.
अं.
काय ना म बाई म्हणतं. भैरवाच्या मंदेचं ऐ ब हे झालं का नाही गं. बांधकाम आवरताल का नाही?
कुठलं?
भैरोबाच्या देवळाचं.
इ कि बघाय.
आता येणारय की पंधराला. तवा बघू
उद्या सकाळी रयवार हाय.
हम्म.
दाखवतो गे तुला. लाईव्हच दाखवतो, लाईव्ह.
चालतंय. चालतंय.
हम्म.
तू जातेस का पहिलं, देवाला ला दाखवायला ते?
उद्या जातो की.
चालतंय चालतंय.
आणि काय उद्या द्वादशी् सोडा जेवाय जाणाराय सगळ्या देवळात.
देवळात आत्ता जेवं नसतय ते ते शिवरात्रीला. शिवरात्रीला तेवढंच असतंय.
अं हं.
आता उद्या मी रेव्याची पोली करणाराय. अणि हं. काय पुरणाची करू?
उद्या काय करणायस?
अजून विचार डोक्यात चालूय.
काय तरी कर बाई तीकडं.
जेवाय मिळुदे बाई म्हणाव.
ते तर हायच हो.
ओके.
गुड्डी दिला फोन करायचं म्हणलेलो.
ह.
खरा आता लय वेळ झाला बाई मला आल्या झोप.
ब बाई असं काय काय कर.
हम्म काय माझंच एक पॉइंट कमी होतोय सोड.
होय.
हम्. बर बर चालते व्यायाम कर.
आता बया बाई झोपणार बाई पोरी सया झोपल्यात.
बरोबर ठीके.
ऊं हुं. हा हा ठेव ठेव.